हॅलो
हा बोल की
हॅलो
हां बोल
हा आवाज ऐकू आला काय बोल आला घेत की आला आला
हा
बोल विकी
आता काय स्वयंपाक वगैरे करणारं कां
करायचंय बाई कंटाळा येते दररोज दररोज काय करायचं तरी आम्हीं काय कराल ते खातात असं काय तक्रार नाहीं हेंच पाहिजे तेचं पाहिजे मंगळवारी शुक्रवार जरा वेळानं घालतोय ग आई नसतात ना आई असते कसं लवकर करायचं त्यांनां पहिल्यापासून सवय आईला आता पणं करायचं नंतर पणं करायचंय पहिला करून घ्यायचं म्हणतात
आमच्या आत्ती आली आमच्या घरांत तर दूपार पांच वाजल्यापासूनच ते चार वाजल्यापासूनच पिठ हळूत ठेवतात चपातीचा पीठ मळून हा
ते सवयीचं असतय त्यांना आमच्या आई पणं तसाच-
आणि ब
काय नाहीं बघ
टीचर कसं काय लागला का म्हणजे आत्ता ऑप्शन्स पणं नाहीं आहेंत न
कसं काय काय
त सू लागला ग मंग लाघुदे थोडं चांगलं काय म कामं करत बोलू पणं शकतेस नां
होय, माझं नाहीं चालूं होतं स्पीकर कानालाच लावय लागतंय
हा मग ह्यात ऑप्शन पण नाही ग खरं झालं चालू स्पीकर
काय तर झालं असेल चुकून होा
शिवानी शिवानीकडे गेलतीस काय ग
हा पाणी पिणार आहेस जा पिऊण ये जा काय म्हटलीस
शिवानीकडे गेल तस काय म्हंटलं
अगं जायाचय शिवानिकड पण ते जरा मुलगीला भेटून ते तिच्या बहिणीला पण मुलगीच झाली ना पहिले
ह
ह मग तिला भेटून ते न्यायचंय जरा गडबडीत होत तो म्हणून गेलो नाही आता आणि दोन दिवस कार्यक्रम आहे तिकड जायचं
हम्
हेच चाला इकडं जावा तिकडं जावा
अा
बस इकडे गेलो मम्मीकडे आता उद्या जायचंय तिकडं ह्यांच्या मित्रांच्या वास्तुकशान्ति तिकडं
अ कार्यक्रम आहे काय
वास्तूक शांती
हम्म
तिकडं जायचं आ ते दोन दिवस घुमणार आत उद्या सवासनी नाही परवा दिवशी मेन वास्तुक शांती आहे
हा माझा आवाजयालाय ना तुला व्यवस्थित
यालाय की मगा शी कटकट येत होता आता यालाय व्यवस्थित तुझं काय निवांत
निवांत बघ हिकडं आलोय तर
कुठं पोहरांच्या सुट्टी खायला भेड होत्या सोड मला तर लईकंटाळ येतोय मम्मीकडे गेले की इथं जरा पोर खेळायला असतात ना ही दुर्वा खेळते अंगोष सोडून तिकड गेलं क चालूच बघ बाई अंगावरच नसत मम्मा मम्मा खर खेळतच नाही माझ्यासोबत म्हणजे बाहेर खेळत नाही अंग सोडून
ते कस तसच करतो हे आपण आधी तसच करत होतो भर खाऊ आता ठेवतोय चांगला इथ जागा हाय पोरं भरपूर हायत ना इथं
पोरं पाहिजे ग तिकडे दुर्वा एकटी पड ते त्यांना माझ्या अंगावरच खेळायचं मसत
त्याला वळदक बिळ क काय लागत नाही बघ कोण दिसेल त्याला दादा दिदी करतेय
हम्मम हिला पण नाही सोड खरं पोरं पाहिजेत खेळायला इकडं कसं गल्लीत पोर लय हायती घरात याय बघत नाही सारखं ओढून आणतो तिला मी घरात
आमच्या तिथं पोरी तेन हायत खरं त्यांना मिणत्या करायला लागत्यात मस्का मारायलागत याय या म
इथ खेळते ऐत तिला वडव आणायलागतेय आणि तिकडे मम्मीकडे गेली की नाही पोर तेन खेळा त्यां ना घरात घरात कंटाळ त्या भा फोन फोन नसत फोन घेऊन बसत
मी फोनची सवय लावली नाही रे आजिबात ह्याला भलेही मला फिरायची - -
फोनची सवय नाय लय बरायं ते हे आमचं बघ. फोन फोन फोन मला वैताग आलाय त्या फोन चा.
आपल्या आपल्या वेळी कुठं होतं गं फोन होत का काय होतं.
तरी ये घरात खेळणार तेन काय वाटत नाही गं असलीत तर. ही थ कस झालयं तिला? अह हो पो पोटाला घालताना तेन. दिवसभर पोरं नसतात ना आता.
मग ते खातच नाही फोन लागतोयच तिला.
तिथं बघ चांग अगं मला तिथं लय दमवतोय तो तिथं भारगव आमचा तिथं खायला एवढा दमवतोय कि नाही आणि इथं आलं की गप गुमान खातोय, बघ सगळं जे दिल ते सगळं. हा होय ते
नाही जागा बदलली तरी पण हे करत्यात, शी तोंडात घालू नको.
आणि मी सोडून येणार होतो त्याला तिथं. अंगावरचं सगळं सोडवाव म्हणाय लागलोय त्याला.
होय, इथं सोडायचं ना जरा. दिदी जवळ खरं लांब आहे, गं रात्रीतन रडालं तर. मी एका औषध लावलेलं बाइ कडू कडू तेव्हा तीन सोडली बघ एकदा उलट
मी पण तेच करालोय अगं काय खायालाचं बघत नव्हतं, मग काय करू बाई मग? सारख नुसता अंगावर अंगावर किती मग नाही खाल्लं तर आता ते किती बारीक झालंय बघं.
होय. अंगावरच खायालं कि वरचं खाया बघत - - आणि आमची दुर्वाातर कुठं बाई नाही बाई वरचं पण खात नाही. अंगावरच सोडल्यापासून वैताग देतयं नु स्त.
आता आता कुठ शाळेला चालल्यापासून तरी पण मला वाटतयं ती कमीच खात्या. आता मी तिला पाठ लागत नाही. तिला भूक लागली की तिच ती मागून खाऊ दे म्हनतोय. मागून खात्या खरं फोन मागत्या अशी करत्या.
हम तीन वर्ष झालं ना गं तिला. चौथ लागलं ना? चौथं चालु हाय ना. दुर्वाला चौथं चालुहायना म्हंटलं.
होय चौथं.
फेब्रुवारीपासून लागलं नाही कधी ग? मार्च. मध्ये आहे ना बरोबर.
मार्च पासुन. आता पुढच्या वर्षी शाळेत जाते बाई.
एकदा शाळेत चाली की मग काय टेन्शन नाही.
कुठलं शाळेत चालं तरी प टेन्शन असतयंच आईला. माघारी खाईल काय नाही. काय गम करमतयं काय नाही. अभ्यास काय समजल काय नाही.
जवळ असली की काय खैना झालंय.
कायतर कायतर असतयं की बाईक हाय हे हाय ते हाय. बाहेर गेली तर कसं असेल? काय कराल्या? कुठं पडली तर नसल. काय खाले कि नाही?
होयच कि ते आणि असतंय वेगळंच.
बाकी प तू ग्रुपला ऍड झालीस काय ग.
नाही ग मला नाही च आला मेसेज नाय आला. मी पण ते काम म्हणजे चालू ठेवलय सोड आ झाले नऊशे बावीस का काय तर म ते पेमेंटचं त्यांनी काय व्यवस्थ दाखवा ना एकदा दाखवते ते एकदा नाही दाख
पेमेंटच त्या ग्रुपला काय मेसेज आला माहिते का? पेमेंटच दाख व म्हणजे पेमेंट आता लगेच दाखवणार नाही तुमच चेक होणार सगळं काम.
हा मग ते आता मगाशी मला मेसे बघितल मी कार्या वरती जाऊन. चेकड ईन व काय तर आलेय बाई मेसेज काय बघाय नाही मी.
हा हा.
म्हणजे काय तर असं आलंय बघितल.
मला नंतर ह्या पाठवतीस काय? स्क्रीनशॉट पाठवते का? घूया म्हणजे नेमकं ग्रुप वर आलाय का?
थोड दोन दिवस झालं तेच आले म्हणजे तू एवढं
तुझा आवाज कटकट यालाय बघ. हॅलो. हॅलो. हा आले आलेच. हा चल चल तीथ चल तीकड चल. तककटक